हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय का? ठप ठप
हॅलो
तुमचा आवाज नाही येते मला
नमस्कार दादा
हॅलो
हॅलो
हा बोला आता येतोय का आवाज? आा
हॅलो
आवाज येतोय का?
हा येतोय तुम्हाला येतोय?
हो
हम्म काय करायलाय सध्या?
काय नाही चालूय मटण बॉईल करणं
हम्म आज काय रेसिपी स्पेशलाय?
मटनय स्पेशल
हो ह कशी बनवता?
मटन रेसिपी?
हां
आता तीस किलो मटण येयेलय तीस किलो मटण पूर्ण बॉईल करून घ्यायचं त्याला एक खट्टा तडका देऊन लगे भाजी बनवायची
बॉईल करायचं बॉईल करताना काय वापरायचं?
बॉइल करताना पाच किलो कांदा पावशर हळद थोडस आपल्या हिशशबनें मीठ
ओके
आणि आद्रक लसून च्या पेस्ट जवळपास दीड दोन किलोचा आद्रक लसन च्या पेस्ट दोन किलोच्या लगभग
बरं.
पूर्ण एक एका डेग मध्ये शिजवून घ्यायचं मटणाला पूर्णपणे मग त्याच्यानंतर ते बाहेर काढून घ्यायचें शिजल्यास नंतर आणि त्याच डेग मध तडका देऊन टाकाचा डायरेक्ट बाहेरचं पाणी वापरायचं नाही फक्त जे समजा आपलं बॉईल करायला पाणी तेवढंच.
हां ओके, ते बॉईल करत असताना
हम्म.
ते बॉईल करत असताना पाणी आपलं जे वापरतय आपण ते किती मिनिटापर्यंत उकळायचं?
ते मटनच्या हिशोबान राहत आता काही मटणचे आहेत तर थोडं कवळं राहतंय काही जास्त निबर राहतय बकऱ्यावर राहत ते
ओके.
आता काही काही बकरायचं मटण जास्त हारड राहतं त्याला शेजायला थोडा वेळ लागतो.
तुम्ही साधारणपणे किती मिनिट उकळता.
करीब एक घंटा
एक तास.
हा विदाउट सेट्टी मध्ये ना ते बिना कुक्कर त्याच्यामुळे एक घंटा लागतो त्याला पूर्णपणे शिजयला.
विदाउट कुकरचा एक तास लागतो. मग कुकर लावून शिजवलं तर काय होईल?
कुकरला लावून शिजवायला कुकर मध्ये एवढं मटण बसत नाही. तीस किलो मटन बसणं शक्य आहे का?
हो ते पण आहे.
बग त्याला डेगच लागल मोठी, नाही तर मोठं पातीला लागल त्यासाठी
हम्म तुम्ही शिजवताना गॅस वापरताय कि चूल वापरता?
चूल.
चूल.
हम्म.
मग चुलीला जळण लागते जळण म्हणून काय वापरताय?
जळण म्हणून बर भरपूर असे लाकडेये काही लिंबाचे काही चिंचाचे वेगवेगळे जसे पार्टीन दिला असले. जसे पार्टीने दिला असले त्या हिशेबाने लाकड वापराव लागत्या.
हा.
पूर्ण वन टाइम मी एकाच झाडाचे लाकड येत नाही ना.
म्हणजे तुम्ही लाकडं विकत घेताय?
हो.
कशी किलो असतात ती लाकडं
ते आता चालू आहे सहाशे रुपये कुंटल सहा रुपये किलो.
सहा रुपये किलो लाकडं मिळतात.
हम्म.
मग तुम्ही एकदम महिन्याभराची लाकडे एकदम मागवून घेता.
हा
साधारण किती लागतात तुम्हाला महिन्याला लाकडे
पाचटन.
पाच टन क्विंटल पण नई टन.
टन क्विंटल नई टणात.
त्यानत
खा
महिन्याबरला हा महिन्याला तुम्हाला पाच टन लाकूड लागतय. अह हू साठवणूक कशी करताय लाकडाची
साठवणूकला मोठं शेड बनविल ना स्पेशल लाकड्यासाठी कारण पाण्या पाण्या पावसामध्ये जेथ लाकडं वल्ले नाय झाले पाहिजेट आपला धंदा बी नाय डुबला पाहिजे.
होय.
त्याससाठी त्याला स्पेशल अ गोडाऊन बनवेल लाकड स्टॉक करासाठी
आणि इतर साठी तुम्ही गॅस वापरताय.
हां
मग एक गेस्ट की तुम्हाला किती वेळ जाते साधारण
मला का
हम्म
एक गॅस टाकी जास्त जास्त दुसरा दिवस शेवट करते ती दुसरा दिवस फायनल होऊन जातो तिचा
फायनल म्हणजे दोन दिवसाला एक गेस्ट आहे की पंधरा गॅस टाक्या महिन्याच्या
पंधरा टाक्या गॅ एका महिण्याच्या
एका महिन्याच्या पंधरा गॅस टक्या लागतात.
अ
रविवारला तुम्ही स्पेशली ते मटन थाळी बनवता. एवढा सगळा माल खपून जातोय.
हो गिरायकचे कॉन्टॅक्ट राहत्या, गिराइक कॉन्टॅक्ट वर राहत ना पूर्ण
हा.
आता एक फोन जर आला तर एकच थोडी माणूस येणार हाय जेवणारा आता एका फॅमिलीमधून एक जर फोन आला तर त्यायच्या माग कमीत कमी आठ ते दहा लोक राहत्या.
होय.
साधारणपणे आपल्याला दिवसभरामध्ये पन्नास कॉल बी आले त पन्नास कॉलच्या माग समजा पाचशे माणसं जेवणारे तयार राहत्यात.
हूं
असं धरून चालाच
असं धरून चालायच आणि व्य व्यवसाय करायचा.
व्यवसाय करायचा.
आणि या मठण थाळी बरोबर आणखीन काय?
मटण थाळीबरोबर आपूण एका थाळीमध्ये सहा पीस देतो दोन पीस दोन पीस जे येता आळनी पाण्यामध्ये देतो. सा आणि चार पीस जे येत भाजी मध्ये देतो.
भाजी आणि पाणी म्हणजे नेमकं काय?
आळणी पाणी म्हणजे आपण निसत मटण बॉईल केलेलं पाणी राहतं का
हां
विदाआउट मिरचीचं
विदाउट मिरचिच
फक्त मटण बॉईल करेल पाणी राहतं का त्या पाण्यामध्ये दोन पीस आणि थोडंसं पाणी अनं बाकीच मग चार पीस येत भाजी मधी ग्रेवी मधी त्याच्यानंतर जे त्याच्यानंतर जे येतं एक सौथ बॉईल अंड त्याच्यानंतर अनलिमिटेड राईस. अनलिमिटेड चपाती, अनलिमिटेड भाकर, अनलिमिटेड तंदूररोटी. ज्याला जे लागेल ते.
ओला कांदा, लिंबू, दही, मीठ.
हा नाही दई नाही. दहीच्या जागेवर आपण बोईल अंड देत असतो.
बॉईज अँड.
हम्म
हां ते तुम्ही म्हटला ना मटणाची भाजी बनवताय.
हो
हा मग कशी बनवताय.
तिला जे येत आपण कांदा जे येत आपण फ्राय करून नाही घेत कांदा. पहिले पूर्णपणे त्याला उन्हामध्ये वाळवून टाकतो ते कांदा पूर्ण एकदम पावडर बनवतो कांद्याचा.
त्याच्यामध्ये काजू पनी, मगज, तीळ, खोबरं. लवंग, दालचिनी, मिरे. त तेजपान, दगडफूल. अ बाजा. त्याच्यानंतर मोठी विलायची भाजीमध्ये टाकाची विलायची भेटते. ह्याच पूर्ण मिश्रण बनवून ह्याच पावडर बनवायचं. त्याला मस्त पायकी ग्रेव्ही मध्ये कन्व्हर्ट करायच. त्याच्यानंतर शोभ आपली बडी शोप आपण जी खातो का.
ओके
ती शोप पण वापराव लागते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जे इथ काजू, बदाम.
या सगळ्यांची तुम्ही पेस्ट बनवताय.
पेस्ट बनवतो मग याला. लाल मिरचीचा लाल मिरचीचा मटण मसाल्याचा. त्याच्यानंतर प्रवीण मसाल्याचा. त्याच्यानंतर हळदीचा याचा सर्वत. अद्रक लसुण टाकून तडका दिला जातो. पावडर पावडरला तेलामध्ये फ्राय केला जातं कांदा टाकून आणि मग त्याच्यानंतर आपण जे समजा मिश्रण बनवेले
हां
ग्रेव्ही साठीची ते त्याच्यात टाकून द्यायचं. त्याला मस्त पैकी कड आला काय ते ऑटोमॅटिक तरी सोडत चालतं तरी आली अस समजून घ्यायचा का आपला मसाला पूर्णपणे पकून गेला. आणि मग त्याच्यानंतर जे.
त्याच्यानंतर
त्याच्यानंतर जे येत समजा त्याला पूर्णपणे तेल समोरवर ते आलं. तरी मध्ये कन्वर्ट झाला मग आपला मटण टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. मग त्याला मस्त पैकी त्याला उकळू द्याेतं एक दहा मिनट. दहा मिनिटं उकल्याच्यांतर आपण डारेक्ट टेस्ट करू शकतो.
ओके छान आहे रेसिपी.
आणि आपल्या मनाप्रमाणे आपण मीठ वापरू शकतो त्याच्यामध्ये जसं लागलं तस.
रेसिपी चांगली वाटली दादा धन्यवाद.